हॅलो.
हा चालू राहून द्या आता अक्काला झोप आली. पाच मिनिटं झाल्यावर कट करून टाका.
हॅलो.
हा अक्काला झोप लागली म्हटलं.
हाव का? मला ना तुमच्याकडं ते मनीषाचा नंबर असेल तर मनीषाचा द्या. अन् पूजाचा दया. मी हातावर लिहून घेते बरं.
पुज्याचा नाही म्हणलं, मनीष्याचा आहे आता कॉल झाल्यावरचं करावं लागल.
ह्याव का?
हां त्याशत नाही हे होणार.
याच्यात आ?
कॉल कट होऊन दे न तुमचा.
हव का? हम्म जेवण झाले का मग?
आत्ता जेवणाचा दुसरा टाईम आला.
दुसरा टाईम झाला लागी? तुम्ही कुठं खाते एवढ्या लवकर. तुम्हाला दुसऱ्याचं टायमाला खातेन तुम्ही एकदाचं.
आम्ही एकदाचं खातो ते लग्नाला जाणे मला.
पुढं?
सांगलीला.
हो का? हा ते दनगारास लग्न गाडे बरोबर, ते लग्न लागन चार वाज्याला, तेवढं लवकर काय तिथं?
ते पण खरंय पण आता ही लोक जाऊ राहिली म्हणलं. आ? लोकं जाऊ राहिली रस्त्याने दिसू राहिली म्हटलं आपण बी निघा आता.
हो का गाड्या नाही काय करेल गावातून?
गाड्या काय करण त्यात ती यकली बाई काय काय करणं?
हा हा एकली बाई काय मग एकली बाई काय त भोगण ज बरे बिचरीचे.
त्यांना लावायला पायजे ना गाड्या मंग? त्यांन कुठं
कोणी म्हणतं लावेल. आमच्या पोरी तर गेल्या कोणा संग गेल्यान काय गेल्या काय माहिती आता.
हाव का?
हम्म, मैत्रिणी होत्यानं त्या शाळेतल्या. तुम्हाला आहे गाडी तुम्ही घेऊन जान मंग.
नाई आम्हा आम्ही डबल शीटयेे ते डीगंबर मामा येते.
हाव का.
हम्म,, आता एक गाडी खाली गेली जे चाल म्हणलं आम्ही तुम्हाला मग
का नाहीत मग, जोडीन जायचं असतं.
जोडी, आता तिला आवरमला लागल मग.
हो का ह औरवाडला लाग झालं, सकाळी चांगा जाल तु लग्न जाणे म्ह
जाऊंदे तिकडं,, एक माणूस गेल काय अन दोन माणसं गेलं काय
हा.. दोन तांदूळ टाकायचे, आयर पाणी करायचं आणी यायचं.
ह म काय
अं
जेवणं करून घेतली घरी,, जेवाची अपेक्षा नई.
जेवण आहे बाबा बुंदी,, आता पहिली पहिली बुंदीय आपल्या गावातली.
नाही आता आमचे दोन लग्नं झाले ना
हो का, हा गाड्या तुमच्याथ आणखी याच्या जालं आता. तिथं बुंदी कायची आली तिथं गुलाबजामुन असल ना.
कान होतं.
तुमच्या लाग्नाला म्हंणु राले मी या लगनाला बूंदिच राई
नाही, आमच्या एका लग्नात बालूशाही होती. आणि एका लग्नात बुंदी होती.
हाव का,, हम्म,, बरंय मग. तुरी किती झाल्या तुमच्या.?
काय, चौदा एक भरल्या होत्या.
अ सौदा क्विंटल.
हम्म.
हम्म, बरय मग,, भाव काय भेटलात रवी भाऊ तुमाला?
भाव लय कमी गेलं न ते,, याव नाही नाही या वर म तुरीला भाव कमी होता.
हा वारमाडा,, सगळीच वारमाडाची होती गाडी ती आहे ना.
हम्म,, ते लोकं ओळखतात तेव्हाच.. ईला तरी पाच ला एक कमी समजा,,, एकोणपन्नास.
हम् मग एक पाचला एक कमी मग, आता मागल सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस गे
नाही मग ही गेली ना ती,, आपली खडका खडका तोरल्याच भाव सांगला आता.
पडेली आम्हाला द्यायच्या ना.
खडकातुरीला,, अ पन्नासच्या वरच भाव होता.
मध्ये मध्ये उतरल्येत बाबा आमच्या आत तुरी पडेल त्याच्यात.
हा आणि ते याच्यामुळे उतरलत,, ते मध्ये काहीतरी झालतं.
अजूक हा तुरी पडेल हरबरं पडेलेय. भावा मी तर भावाडे देत नाही.
भाव सापड
ल्या वर्षी निकच यंदा श कच आहे पण भा भा भावा साच ठेवेल बावा. तुम्ही पैसे नोटा करून मोकळे झाले लगे.
भाव काय? आम्हाला देणं होतं ते बामणायचे,, मग त्यांला तगाता लावते आणि ते ऐ.
आ
बामण लोकंच द्यायचं तीन टोक्याचे पैशे.
हा, ठोक्याच रा तुमचं ना.
त्यांचं कसं ते अगोदरच मागुन घेत्याती, गुढी पाडव्याचं
अव का बरं वरमाडा च तुरी काही वारमाड्याच्या बरेचस साधलं नाही अ मला.
ह
जेववरी जास्त थोडा निघला तेवची भेटला पाहिजे ना आता जादा भाव मग तेववरी दार कमी झालता पाहिला चांगलं भेटलाता.
हम्म
हम
बाया जास्त लावल्या आणि भाव कमी झाला असं झालं.
पाच मिनिट नाही झाले आज काय ना.
अ झाल्या आता पाच मिनटं.
हम् मी तुम्हाला साधा कॉल लावते मला तेवढं पूज्याचा नंबर द्या.
बरं